हॅलो, नमस्कार.
कशात, मी ठीक आहे मॅडम.
हा हा बस मजेत हो, आमच्याकडे आहे पाऊस. आमच्याकडे वटपौर्णिमेपासनं आहे पाऊस.
अच्छा, वट्ट पौर्णिमा, वट्ट पौर्णिमा चांगली साजरी केली का मग.
साजरीेच करता आली नाही ना. पावसामुळे.
आमची वट पौर्णिमा, आमची दरवर्षी आमच्या मॅडम म्हणात काय वट पौर्णिमेची मला काही गरज नाही. मी तुमच्यावर मना मनापासुन प्रेम करते. तुम्ही माझ्यावर प्रेम कर तर तर ते एक टेनशन घ्याय ची काही गरज नाही. आणि या जन्मात भेटले पुढच्या जन्मात परत भेटू नका.
त्यांना अता पुढच्या जन्मात भेटण्यासाठीच मग वट पौर्णिमा करायची असते असं.
हा पॉझिटिव्हली जर बघितलं तर तोच आहे म्हणा.
पौर्णिमा एक्स्टेशन
बरोबर आहे.
ला म्हणजे माझ्या मुलाच आता ऍडमिशन आहे इंजिनिअरिंगच.
हम्म हम्म हम्म
तुमच्या मुलांनी काय केलं?
माझा, मला दोन मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. तर मुलगा आता दहावीत पास झालाय. मुलगी बारावी पास झालीय. मुलगीने कॉमर्स घेतलेलं होतं. पण
हा
आणि, बारावी आय पीयर असतानाच तिने फाउंडेशनची एक्झाम दिली. सी एस ची कारण सी एस सी एस कंपनीचे
टंपरेरी सेक्रेटरी
तर मग ती पण क्रॅक केली तिने, तिची नोव्हेंबर मध्ये एक्साम ती हा हा हा धन्यवाद. आणि, मुलानी सायन्स घेतलेय आता.
माझा मु मुलगा, सध्या म्हणजे एंडीची तयारी करत होता.
बरं.
म्हणजे आमचे दोन प्लॅन होते. प्लॅन ए आणि प्लॅन बी. म्हणजे आमच्या घराला म्हणजे आम्हाला ते आर्मी नेव्ही एअरफोर्स म्हणजें एकंदरी डिफेन्स खूप आकर्षण आहे ना.
बर बर.
अ मी पण म्हणजे त्यावेेळेस एक्झाम करता क्रॅक करता करता राहिलो. त्याच्यानंतर म्हणून मग त्यानी प्लॅन हे असा होता का एन डीए. आणि प्लॅन बी आपलं इंजिनिअरिंग. तर त्याचा फक्त चार मार्कांनी त्याचा अ मेरिट हुकलं.
बर बर बर.
तर मग आता प्लॅन बी नुसार आता इंजिअरिंग झालं आज कॅप राऊन सुरू होता. आपण आता रजिस्ट्रेशन वगैरे केलं मी.
हम्म हम्म हम्म हम्म
तर मग बघू आता.
बरोबर बरोबर म्हणजे त्याने पण ह्या वर्ष बारावी
हो बारावी इंग्लिश माध्यमात शिकण्याचे काय फायदे असू शतात
आता सध्या तरी इंग्रजीवर जास्त फोकस केला जातो आकालच्या ज्या मुलांना किंवा पिढीला फॉरेन कंट्री मधे जाण्याचा जास्त क्रेज वाढलाय आणि त्यांना सगळं डॉलरमध्ये कमवायची जास्त इच्छा झालीय म्हणजे कमी वेळात जास्त शिक्षण घेऊन जास्त पैसा
तुम्ही जे बोलत आहात ना कमी वेळात जास्त शिक्षण घेऊन हे तुम्ही कसं बोलवतात कमी वेळात जास्त शिक्षण कसं काय मिळेल
कमी वेळात म्हणजे की कमी वयात वेळात नाही म्हणता येणार कमी वयात ब कारण आजकालची पिढी एवढी हुशार झालीय की कोणी आपण ऐकतोय की अठराव्या वर्षी सी ए झाला किंवा मग ह्या ह्या वर्षी ह्यान ही पदवी प्राप्त केली किंवा मग विज्ञान शाखेत ह्यांनी उच्च भरारी मारली आणि नवीन शोध लावले म्हणजे त्या बेसिस व मुलांना अस होत की मग मी कुठतरी दुसरीकडे जाऊन ज्ञान प्राप्तून करून त जुस खुल्ल
नाही मला तर असं वाटतं ना का मी नवोदय विद्यालयामध्ये शिकलो म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये त्याच्यानंतर माझं जे शैक्षणिक प्रगती आहे ती माझ मी हुशार होतो पण मला माझ्या घरून तस म्हणला सपोर्ट नाही मिळाला माझ्या वडिलांनी मला आवडीचं क्षेत्र मुद्दा काय तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकवा मराठी माध्यमात शिकवा उतर कोणत्याही भाषेतून उर्दू जे काय असेल शिधी काय पण जर तुमच्या मुलाचं जर आवडीचं क्षेत्र असाल मग तो घली चित्र काळ तर तुम्हाला बीएफ ए माहिती आहेे का बॅचलर ऑफ फाईन आर्ट
हम्म
माझ्या एका मित्राच्या मुलींना इंजिनिर व्हाव डॉक्टर व्हावं त्याची खूप इच्छा होतीण मी त्याला नाही बोल कारण ती मुली अतिशय सुंदर चित्र काढायच
ब
तर मी तिला बोललो आणि त्यांच्या मिसेसला पण बोललो वहिनींना त्या त्यांनी सांगितलं का दादा तुमची इच्छा आहे बरोबर आहे पण ही चित्र काढून हिला पुढ रोजगार मिळेल का मी त्यांना म्हटल हो साजिकच मग सीटी झाली त्या मुलीनी बीएफ आहे आज रोजी ती मुलगी
बरोबर बरोबर
का माध्यम आहे का इंग्लिश माध्यमाचा विचार होता का नाही विषय काय की तिचं आवडीचं क्षेत्र
बरोबर आहे पण त्या आवडीचं क्षेत्र कधी बनतं जेव्हा मुलांना समज येते तेव्हा पण आता ऍडमिशन घेताना मुलांचा मुलांना तर त्यावेळेला कळ पालकांचा फोकस इंग्रज माध्यमकडे जास्त
अच्छा
म्हणजे माझा म्हणण्याचा मुद्दा हा होता की मेजरिटी पालक इंग्रजी माध्यमांना जास्त मुलांचे ऍडमिशन
तुमचा आवाज ते बाजूने क आवाज येत आहे
एक कस मिंटं एकस मिंट आता येतोय
हो येतोय
हां हां म्हणजे ऍडमिशन घेताना तर
तो आवाज येत आहे तुमच्या बाजून काहीतरी असा डिस्टर्बन्स आहे.
ऍक्च्युली पाऊस येतोय आमच्याकडे!
अच्छा अच्छा अच्छा अच्छा काही हरकत नाही, अभिनंदन वत आमच्याकडे पाऊस पाठवा.
आमच्याकडे कारण एकदा सुरु झाला की काही थांबत नाही.
हा तर मुद्दा आहे का इंग्लिश मिडियम मध्ये पाठवायचं, आता मी मराठी मिडियमला म्हणजे मी तर पूर्ण इंग्लिश मिडियमला शिकलो.
हम् हम् हम्!
माझं म्हणजे सुदैव दुर्दैव असं तो भाग मी नवदय विद्यालयात शिकून मला मला माझ्या घरच्यांनी जर सपोर्ट केला असता तर मला म्हणजे त्यावेेळेस नीट नव्हती त्यावेळेच एमएसटी सीआयटी व्हायची. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे हा विषय आहे दोन हजारचा तर मला जर झाल आता कदाचित डॉक्टर असतो माझ्या माझ्यामध्ये मला असं वाटतं की मी नवो दय शिकून, इंग्लिश मध्ये शिकून माझ्यावर अन्याय झाला माझ्या पालकांनी केला.
हम् हम् हम्! पण कसं होत की आपण ज्या वेळेला शिक्ष शिक्षण घेत होतो ना त्यावेळेला आपल्या पालकांना एवढं त्या शिक्षण पद्धतीचं नॉलेज नव्हतं. अक्च्युली दोष त्यांचा नव्हता तो पण आजकालचे पालक कसे झालेत! की मदर फादर दोन्ही एज्युकेटेड आहे, आपल्या वेळेला असं होतं की आई घरी असा ची, आणि फक्त वडील वर्किंग होते असे कधी कधी काय होतं की हुशार असून मग आईवडिलांना दोष देण्यात अर्थ नसतो. की त्यावेळेस आपल्यालाही स्वताला नाइ कळालं की हे ह्या क्षेत्रातले फिल्ड आहेत बॉ. किंवा मग आजूबाजूच तस नसल्यामुळे ते
मला माहिती होत! मला म्हणजे आता हा झाला माझ मी सोडलं समजाला करायचं मला हॉटे मॅनेजमेंट अँडॅटरिंग टेक्नॉलजीला माझा नंबर लागला मला तर माझे वडील म्हटले ते फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हा कोर्स करून तुम्ही वेटर होता. त्यांना ते माहित नव्हत.
बरोबर बरोब बऱ्याचशा शिक्षण पद्धतीमध्ये पालका चा गैर समजच होता की हे झाल्यानंतर हे केल्यानंतर फक्त एवढंच होत. पण मग त्याच्यात बारकावे शोध तर भरपूर वेगवेगळ्या म्हणजे जॉब अपॉर्च्युनिटीज होत्या बो. असस!
मी बीएड म्हणजे मला शेवटी माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार डीएड करावं लागल मग मला फ्रट्रेशन आलं का मी नवोदय विद्यालय मध्ये शिकलो, मला डॉक्टर व्हायचं होतं मला हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी करायचं होतं. ते मी करू शकलो नाही, आणि माझ्या वडिलांच्या नुसार मग मला डीएड करावे लागलं आणि त्यांच्यानुसारच मला डी एड हो ता, बरोबर दोन महिन्यामध्ये मला जॉब मिळाला माझ्या गावाजवळ. पण मी त्या फ्रस्ट्रेशन मध्ये अजूनही आहे मला असं वाटतं की माझ्या मदी माझ्या मदी ती प्रतिभा होती माझ्यामध्ये गट्स होती पण मला नाही करता आलं.
हम्म हम् हम् हम् हम!
शिक्षक हा चांगलाच पेशा आहे शिक्षक पेशा बद्दल वाद नाही. मला अल्पवयात नोकरी लागली आता मला चोवीस वर्ष झालेत. नोकरीमध्ये, अस अस वाटत का मग तोच मी मुद्दा परत येतो का तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये शिका की मराठी मीडियम मध्ये शिका
हम्म हम् हम्म!
तुमच्या जर प्रतिभेला त्या वेळेस म्हणजे योग्य जर हे नाही भेटलं ना तुमच्यानुसार तर तुम्ही ते नोकरी चांगली कराल का किंवा तू व्यवसाय चांगला कराल का
हम्म हम् हम् पण आता हे त्या पिढीचं होतं ऍक्च्युली आणि हे बघा आपल्या वेळेला आहे ना मराठी शाळा जास्त होत्या पण आता तस नाही राहिल मराठी शाळा कमी झाल्या आणि इंगलिश मिडियम जास्त झाले
आता तुम्हाला सांगतो नवोदय विद्यालयामध्ये माझा जेव्हा ब्या्णव ला नंबर लागला ना सहाव्या वर्गामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या बुलढाणा मध्ये एकच नवोदय म्हणजे इंग्लिश मीडियम शाळा होती नवोदय विद्यालय आणि तेव्हा माझी मोठी म्हणजे पेपरमध्ये चांगलं न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली होती मला म्हणजे माझ्या शाळे दिली होती आणि माझा खूप सत्कार वगैरे झाला होता तेच परत इंग्लिश मिीडियम तेव्हा शाळा नव्हत्या
हा हा मग माझं तेच तेच म्हणणंय कि त्यावेेळेला आपण जेव्हा शिक्षण घेतलं ना तेव्हा मराठी शाळा जास्त होत्या पण आताच्या पिढीत तस नाही आता इंग्लिश मिडियमच्या शाळा जास्त बघा तुम्ही आणि फोकस पण पालकांच्या इंग्लिश मिडियमध्येच अडमिशन आणि त्या वेळेला ये ना एज्युकेशन म्हणजे पालक एवढे सुज्ञान नव्हते किंवा मग त्यांचे पालक एज्युकेटेड होते त्यांची मुलं बघा बरोबर त्यांनी अधिक माहिती जाणून घेऊन बरोबर त्या त्या फिडला टाकले जेणेकरून ते आपल्या कंपॅरिझनमध्ये वेगवेगळ्या दुसऱ्या चांगल्या क्षेत्रांमध्ये हे पण चांगलं क्षेत्र आहे नो डाउट पण आपल्याला असं वाटते त्याकडे बघून की हा मी जर इकडे गेलो असतो तर मी पण याच्या सारखंच करू शकलो अस म्हणजे एक हे असंही होतं ना
मग आता बरेचसे मुलं आहेत मॅडम मराठी मिडीयम मध्ये शिकून सुद्धा इंजीनियरिंगला चांगलेम् हणजे त्यांना सीटी पर्सेंटेज चांगले येतात
हो येतात पण तुम्ही बघा मग इंग्लिश मि मराठी मिडियमपेक्षा इंग्लिश मिडियमच्या मुलांचा क्रायटेरिया जास्त असतो म्हणजे पर्सेंटेज जे असतात पर्सेंटेज जास्त असतात सॉरी
नाही मी या मताशी बिलकुल सहमत नाही
मला तरी असं वाटत कारण ना खूप असे कमी लोक कमी लोक नाही म्हणता मुलं आहेत की जे नाही का सेल्फ स्टडी वर फोकस करूने ना बरोबर त्या गोष्टी अचिव करतात मुलांच शिक्षण पद्धत म्हणजे शिक्षणाकडेये ना आता थोडा म्हणजे ह्या मल्टीमडियामुळे ना फोकस खूप कमी होऊन गेला
तसं जर बघितलं ना फोकस म्हणण्यापेक्षा मोबाईल आहे इंटरनेट लॅपटॉप याच्यावरती ते मुलं गेमिंग ऑनलाईन गेमिंग आहे त्यानंतर चॅटिंग आहे त्यानंतर नको ते नको ते व्हिडयओ क्लीिप व नकोरे त्यांना पर्नोग्राफी म्हणून आपण त्याला म्हणजे तो शब्द अश खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत
ह
यासाठी यासाठी आपण आपल्या मुलाला किती कंट्रोल करा किंवा लक्ष ठेवा हा आण आणखी एक बऱ्याचशा गोष्टी आहेत समजा आता गुगल पॅरेंटलॉग किंवा गुगल एकप ॲप असत असं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मोईल मुलगा वापर तुम्ही त्या मोबाईल बंद करू शकता फॅमि म्हणजे गुगल फॅमिली लिंक बऱ्याच पालकांना गोष्टी माहिती नाहीय
हम्म हम्म हम्म ह
सायबर सुरक्षा किंवा याच्याबद्दल माहिती तंत्रज्ञानाची माहिती असणं गरजेच आता खेडपाळाने तर आता मी दहाव्या वर्गाला शिकवतो ना तर माझ्या म्हणजे माझे अनु आता चोवीस वर्षातले असे काही आहेत का गेल्या दोन हजार दहा बारा पासून... अ प्रत्येकाच्या मोबाईल घरी आला हातात आला. आणि आता जेवढे फॅमिली मेंबर आहेत म्हणजे प्रत्येकाकडे स्वतःचा एक स्वतंत्र मोबाईल आला. पण मग पालकांनी मुलांना मोबाईल का द्यावे? एक जबाबदार पालक म्हणून आणि जबाबदार शिक शिक्षक म्हणून मी कधी कधी कात्रीत सापडतो माझ्या मुलांनी मला... माझ्या मुलाला मी दहावी झाल्यानंतर मोबाईल दिला. तू द्याला नव्हता पाहिजे ठीक आहे दिला पण काही काही मुलं पालक सात्या वारगच देतात मग त्याला दोष कोनाच मुलाचा कि पालकांचा.
बरोबर आहे आपण आपण हा विषय दुसऱ्या कॉलवरर घ्यायचा का. कारेन आपला कॉल कम्प्लीट झाला. कारण असं एक्सप्लिन नको व्हायला कॉल म्हणून म्हणते.
हो आता तुम्ही मीतुमचा नबर सेव्ह करतो आपण पहिल्या नंतर बोलूया. मी साध्या कॉल व नंतर येतो ठीक आहे हो ठीक आहे बाय.